हॅलो!
हा.
येतो का आवाज,, अहो परत लागला म्हणजे मी जस्ट डायल करायला गेले म्हटलं परत कनेक्ट होतो का बघू.
हा.
हा, पण लागला परत,,, तेच म्हंटलं आपल्या आवडत्या गोष्टी तन बद्दल बोलताना खूप मस्त वाटतं.
हो खरंच.
छान वाटतं एकदम.
छान वाटतं आणि घरात पण म्हणजे मला छोटे छोटे असे म्हणजे असं विकतचं नाही, पण आपल्या हातानेच काही ना काही युट्यूब वर वगैरे इकडून तिकडून बघून बनवायला आणि अ लावायला पण चांगलं वाटतं.
हो नाही आणि झाडं माहितय का, आपण रेडीमेड मोठी जे आणतोय ना त्यात काहीच आनंद नसतो,, आपण ते छोटं आणून त्याला मोटं करण्यात जो आनंद आहे ना, तो त्या रेडीमेंट मध्ये नाहीये. जे तुम्हाला भेटत, हा जे मोठं असतं ते घरात आणून सांभाळण्यात काय वाटत नाही एवढं. पण ते छोटसं आणयचं झाड आणि त्याची काळजी घ्यायची, त्याला मोठं करायचं ह्यात खूप सुख आहे. जे ज्याला झाडांची आवड आहे तेच हे समजू शकत, ह.
समजू शकत, खरंय अ साधच मनी प्लांट, एका मैत्रिणीकडन मागून आणलं होत आणि तेचं मनी, मनी प्लांट मी इकडं तिकडं बाकी म्हणजे ब बॉटलमध्ये लावल एक छोटा डब्बा, बरणी मोकळी झालेली त्याच्यात लावलं.
हा.
आल आणि अ एक मोठी कुंडी होती, मोठी म्हणजे जास्तच मोठी कुंडी अ आणली होती आणि मी आपलं त्याच्यामध्ये एक तुकडा खोचून दिला, पण मग अ मा आणि व्यवस्थित त्याला सगळं भेटलं ना, तर ते असत ते आलं, त्याच एक एक पान इतकं मोठ वडाच्या पानासारख.
अरे बापरे!
हो आणि जे येईल ते म्हणायचं, की हे कसलं मनी प्लांट हे चांगलं नाय अस हे चांगलं नाही, एवढं मोठं पान कुठं असतं का?, तर मला पण आधी कळलं नाही? म्हटलं आहो हे नॉर्मलच आहे, बाकी कुंड्यांमध्ये हे छोटंच आलंय पण हयात कुंडीमध्ये का, बर एवढं मोठं आलाय आधी समजलच नाय आणि त्याचा खोडं इतकं जाड म्हणजे नंतर नंतर त्या आपल्या मनगटासारखं छोट बाळ
बाक
कस असत, तेवढं झालं होत आणि मग मलाच भीती वाटायला लागली की, नाही काय हे काय नेमका प्रकार आहे आणि पानांना एवढी त्याच्या म्हणजे काळप, काळपटपणा म्हणजे एकदम ताजतवान पान असत फ्रेश असत पान पण.
एकदम चमकदार पान, बरोबर.
हो मग मी अ काय केलं, ते झाड तोडूनचं टाकलं एक दिवस म्हणजे मला बऱ्याच बायका म्हणल्या, कि हे इतक मोठ कुठ मनी प्लांट असत का? म्हणून म मी एक दिवस तोडल, आणि अ आणि त्याच एक छोटस परत हे खोचलं, तर आत
हां.
ते नॉर्मल आलंय, आता काय माहिती मोठं झाल्यावर काय होतय?
नाही पण अस काय नसत, आपण ते एवढ्या प्रेमानं वाढवलेल असत झाड, कोणी काही म्हणू माझ्याकडून तरी असं नाही होणार ते तुम्ही त्या फिलिंग मधे जाऊन तुम्ही ते कट केला असेल, सगळे बोलले बोलले, बोलले तुम्हाला त्यामुळं, पण यात काय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नसतय, हा.
ते आहेच, पण बायका कशा म्हणायच्या की, हे कसल झाड ये? अरे दिसतंय समोर मनी प्लांट आहे. तर अ मी सांगितलं ना मनी प्लांट आहे, म्हणायचे म असलं कसलं मनी प्लांट आहे, हे अस मनी प्लांट आम्ही कधी नाही बघित ल मग परत मला पण असं वाटयला लागलं बाई हे काय झाड आलं, एवढं मोठ तो मोठा वडाच्या पानांसारखी पान अक्षरशः त्याची.
नाही नाही, तसं काही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असं काही नस त मनी प्लांट किंवा कुठल्याच झाडांमध्ये, अ मला असं वाटतं ना की ज्या असेल त्या झाडांना, आपण जीव लावून वाढवलेलं असतं. मला तरी माझ्या मुलीनं जरी तेज फुल तोडलं तरी मला चिडचिड होते. मी म्हणते कशाला ग तोडती फुलं त्याची.
हो. नाही आणि हे ह्याचे पण वेल खूप आहेत माझ्याकडं, निळा गोकर्ण ते वा्हाईट कलरचा गोकर्ण.
हा माझ्याकडे पण हाय माझ्याकडें गोकर्णचऽ तीन प्रकारच्या आहेत, माझ्याकडे ऑरेंज कलरच पण एक हाय. मी ते ऑनलाईन मिशो वरून मागवले होत बिया त्याच्या, खूप छान आल्या त्या. आणि मिशोवरून मी सदा फुलीची पण मागवल्या त्या, पण सुंदर सुंदर आलेत.
हो सदाफुली एक साधी आहे माझ्याकडे आणि एक मध्ये पिंक डॉट असतो बघा,
हा हा, माझ्याकड एक वाईट आहे, एक पिंक आहे, डार्क पिंक कलर ची, आणि आता मीशोवरून मागवलं त्याची ते उगवले आहेत पण त्यांना अजून फुलं नाही आली, आता फुलं आल्यानंतरच कळेल मला कोणत्या कलर आहे म्हणून.
बरोबर, आणि स्नेक प्लांट आहे अजून कोरफड आहे. कडीपत्ता तर मला बाहेरून आणावाच लागतं नाही.
माझं मग सेम आहे, घराच्या बाद्दलीत एवढं मोठं झाड झालं त्याला आता बिया यायल्यात.
हो, कंटिन्यु अस घरातलाच कडीपत्ता वापरते मी, पोह्याला म्हणा वरण अस लां.
हां, बरोबर बरोबर नाही.
अ आणि माझ्या मिस्तरांना पण खूप वेळ आहे अं कुठ त्यांना फळ धान्यच दिसल पाहिजे बास,
ह
आताच.
हहह नाही माझ्या मिस्टरांना अजिबात नाही, मी आता पंधरा दिवस गावाला आलीय. तर त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन आलेय, कोणत्या झाडाला किती आणि कधी पाणी घालायचं. किंवा मग मला ते फोन करतात. कि बाबा किती पाणी घालू, कुठल्या झाडाला किती घालू, इंडोअर जे आहेत ना स्नेक प्लांट वगैरे. त्यांना मी सांगितलंय, आठ दिवसातून एकच वाटी पाणी घाला त्यांना पावसाळ्यात आता. हां मनी प्लाटचे खूप बेबी प्लांट आलेत माझ छोटेछोट छोटे आता, मनी प्लांट आता कुंडीभरून आलाय माझा आता.
ह मनी प्लांट भारी दिसतो आणि, जेव्हा कोरोनाच्या वेळेस आम्ही गावी गेलेलो ना, तर तेंव्हा काय झाल होत मी नुकतेच गुलाब आणले होते नर्सरी मधन व्हाईट आणला होता ऑरेंज आणला होता. येल्लो आणला होता रेड होता आणि बाकीची पण ही झाड होती. म्हणजे असं की कोणाला पाणी घालायला लावल तर तो माणूस दमून जाईल आपण कोणाला सांगून जायचं की आमच्या झाडांना पाणी घाला असं होत मग
म टीव्हीच्या कपाडावरती पण झाड किचन मध्ये पण झाडं. तर पायऱांवरती पण झाडं आणि टेरेस वती पण झाड हे म्हणतात माझा अर्धा तास जातो सकाळी ऑफिसला जाताना. ता तुझ्या झाडांना पाणी घालायला लागतंय.
कोरोनाच्या वेळेस तर काय केलं बघा आम्ही सगळ्या झाडांना- म्हणजे थोडस बॉटल पूरल्या त्याला छोटे छोट छिद्र पाडून, परत काय काय झाड आम्ही मोठ्या टप भरून ठेवला आणि त्याच्यात ठेवलं की पाण्याची गरज नाही पण गारवा पाहिजे त्यांना. असं सगळं अं करून ठेवलं आणि आम्ही सहज आठ दिवस साठी नाही का गेलेलो आम्ही परत ती मोठी म्हणजे मोठ हेच नाही झालं ते बंद म्हणजे वाढलं ते लॉकडाऊन. मग गावीच अडकून बसलो, म आता माझा जीव झाडांमध्ये कि झाड मरतायत का काय माझी झाड काय अश सुकून जाणार, ब माझे दीर आणि अं मिस्टर एक दिवस बाईक वर सोडत पण नव्हते तरी आले. प हिथं पुण्याला गावावरनं आणि त्या झाडांना पाणी घातलं आणि इथं काय काय लोकं राहिली होत त्यांच्याकडे गावची सोय नाही. मग त्यांना चावी दिली आणि सांगून गेले की झाडांना आमच्या पाणी घाला म्हणून थोडं थोडं आमच्याच इथं बादली भरा आणि इथनच इथं घाला म्हणून.
हा म झाडांच वेड खूप भयानक असतं. खूप भयानक वेड असतय ज्याला आहे त्यालाच माहितीय.
आहे हो हो देवाजवळ नारळ अं म्हणजे आपण कलश लावतो ना तर तो कलशाचा नारळ सुद्धा माझा माझ्या अ पार अगदी हाता एवढा असा ब त्याचा ब हे गेला होता, मग आम्ही तो पण गावाला घेऊन गेलो आणि
आवो माझं बाळ दोन महिन्यांच होत त्यानी माझा नारळ त खूप कमरेइतका उंच वाढला होता मंदिरात जागा होईना म्हणून त्याला मी खाली कळ कळशित मांडला आणि तिकडून त्याला इकडं ट्रॅव्हल्स मधनं घेऊन आले होते. पुण्यातून कोल्हापू पूरला, छोट्या बाळाला घेऊन मला सगळे म्हणत होते एवढ्या सगळ्या ह्याच्या गर्दीत ते आणायचं गरजेचं होतं का? म्हणलं हो तिकडं तर वाळ सुकून गेला असत तर मग माझ्या खूप जीवाला लागलं असतं अजून हूरहूर नाय असतात गोष्टी आपला हो खूप अवघड असतात. आणि मेन म्हणजे ते मनापासून करणं असते ना त्याच्यामुळे ते एक त्यांच्याशी हे जात नातं झालेलं असतं आपलं छान अस. म्हणजे इव्हन असं असतं की त्यांना पण खूप फरक पडतो जेव्हा आपण त्यांना मनापासून पाणी देतो त्यांच्यासोबत बसतो तेंव्हा. ते असं वाटतं लोकांना कि ब झाडांना पाणी घातलं म्हणजे झालं पण तसं नसतं ते त्यांना पण ते कळत अस
तर त्याच्यासाठी एक खुरपं पण घेऊन आलेय, मलाय ना आनि तिथंच एक खिळाय खिळ्याला खु खुरपं अडकवलंय ना कोणी आलं ना हसतं मला की ए हे काय घेऊन आली खुरपय इथं कुठं खुरपाई जात ते म्हणलं मला झाडांना माती उकरायला लागतं ते.
हां नाही माझ्याकडे पण छोटीशी कुदळ आहे एक. त्याच्यानंतर छोटं एक खुरपं इकडून घेऊन आलेला आहे त्यानंतर ते मिशो वरून मी थो छोटी छोटी अवजार ते मागवलेत नाही का ते असं ते अं फळी सारखं असतं ते
मधे वेगळं पडतं ओ कुंड्यांशिवाय पर्याय नसतो, अस रो हाऊस ‌असेल तर कसं खाली पण घोडी झाडं लागत
नाही मला रो हाऊसय ना माझं तिथं. त्याच्यामुळे मला घराच्या साइटनं पण थोडी जागाय मग तिथं मी आळू लावलाय माझे तुळस तरी माझ्या कमरेपेक्षा उंच आलीय आणि अशी गोल झाले म्हणजे माझ्या घराच्या बाहेर म्हणलात तर दहा पंधरा तुळसयत अख्खं गाव म्हणजे तुळशींची ते मंजुळा घेऊन जातात.
बरोबर मंग ते मला पण तसं वेड आहे म्हणजे मी कोणी मागितलं ना की अरे आमच्याकडे तुळस नाही मी हाऊसनं म्हणते माझ्याकडे खूप रोपं आल्यात न्ह्या.
हा नाही नाही. ते खूप पान ते कुळून येतात ना. अहो. उन्हाळ्यात तुम्हाला काय सांगायचं. एक दिवस नाही जात. बिना त्यांना पाणी नाही घालता.
हो हो हो.
हा.
छान वाटत. पण झाड असावीत. आणि घरात पण बांबू प्लांट मी एक माझी मैत्रिण आहे अ तर त्याचा बंगलो आहे. तर त्यांच्या बाहेर त्यांनी बांबू प्लांट खालीच लावलेले जमिनीत तर ते खूप वाढले होते. म्हणून त्यांनी पावसाळ्यात काय केलं ते उपटले. आणि असेच टाकून दिले साईडला मग मी म्हट ल काकू मी घेऊन जाऊ का? तर म्हंटले काय करणार तुम्ही? म्हटल बघते काहीतरी करते. घेऊन आले. आणि त्याच्या कांड्या, कांड्या, कांड्या सगळ्या कापल्या अशा आणि हो. आणि पाण्यात ठेवून दिलं आणि त्यांना जे थोडी थोडी पान फूटली का मग सगळा जुडा एकत्र करून दोऱ्यानं बांधला आणि अ कुंडीमध्ये मातीत पुरला. आणि वरण काय केलं ते कलरफुल खडे लावले त्याला आणि ते मी घरातच मग ठेवलं. ते झाड माझं अ माझ्या अ कमरेला लागतय आता. ते काकू आल्या ना कधी हळदी कुंकवाला वगैरे तर म्हणे पूर्वाची मम्मी एवढं मोठं झाड झालंय. म्हणल हा बघा तुमच्या कढण आणलंत. म्हणे मला वाटल
कांदे येतील म्हणून, तुम
अशा का. नाही झाडांची काळजी घेतली की खूप छान होेतात बाबा झाड. झाडांबद्दल खूप छान छान असतात गोष्टी. हा.
बेडरूम मध्ये पाहिजे. उठल्या उठल्या दिसले पाहिजे झाड असं वाटतं मला.
हा मग तसच मी स्टँड बनवून घेतले ना बेडरूम मध्ये माझ्या स्टँड वरती तर ठेवलेले आहेत. दोन -तीन झीझी प्लॅन्ट एक आहे त्याच्यात. मनी प्लॅन्ट एक आहे. इनडोअर प्लांट मध्ये आणि स्नेक प्लांट एक आहे. तेवढीच जागा आहे कारण माझी मुलगी छोटी आहे तर, ती ओढते ना खाली मग अंगावर
तेवढे
हा त्याच्यामुळे, ते तीन दोन तीनच लावलेत बेडरूम मध्ये झाड. आणि कि चन मध्ये एक गोल्डन वालं ते गोल्ड वाला मनी प्लांट नसतं का ते गोल्ड वालं लावलंय आता. रिसेंटली लावलय मी ते. आता काय माहिती गावाला आल्यानंतर त्यातलं पाणी हे किती वेळा बद्दलय आणि काय झालंय.
मनी प्लांटला थोड पाणी लागतं जास्तीच.
नाही ते चेंज केलं पाहिजेत ना पाणी ते. आता कसं असतं मातीत लावल तर मनी प्लांट ला टेन्शन नसतं. पण जेव्हा आपण ग्लास मध्ये लावतो तेव्हा त्याला सारखं सारखं पाणी चेंज करायला लावत. ॲटलिस्ट चार दिवसान ते तर त्याचे रुट्स सुटले पाहिजेत. आता तिथे गेल्यानंतरच मला रियालि टी कळल बाबा. आता काय झालंय तिथं.
कायतरी. माणसं कसली. पाणी टाका म्हटलं की पाणी टाकतात मग ते काहीच सुद्धा करत बघत नाहीत. पाणी बसतय किती, वाहतय किती, आपण कस बारीक धार लावतो
हो. नाही ते आपल्याला थोडा त्याचा अंदाज आलाय ना आता की बाबा कस त्यांना वाट लावांयचंय कायं करायचंय ह्यां सगळ्यां गोष्टी
नाहीं आमच्यांत पणं आहे झाडांच वेड गावांवरूंन आंलो नां आम्हीं एक तरं आम्हीं एवढ्यां दिवसं जातचं नाहीं एक आंठ दिवसं गेलो नां बॅगा मी बॅगा आंतमंध्ये आणेपर्यंत माझ्यां अं मिस्टरांना दमं नसतो पटंकन बाल्कनीत जाणारं आणि सुरुंच होणारं
हूं
पाणी घालांयलां
नाहीं नाहीं ही आवडतं खूंप खूंप जास्तं वेळं लावणारी आहे आणि ह्यांवरती खूंप बोलूं वाटतं हां विषय खूंप आवडीचां आहे नां त्यांच्यामुळे खूंप बोलूं वाटतं
नाहीं खरंच की म्हणजे आमच्यां पणं घरी झाडं आहेतं मलां खूंप म्हणतांत आणि पालका